हॅलो.
हा आवाज येतोय?
हा आता येतोय.
मी आता फोन आडवाच पकडलाय तसंच बोलते.
अंह हह.
एकदम स्पीकरच्या जवळ बोलते.
हो.
आता येतोय का?
नाई ताई परत गेला. तेस मगासारखंच स्पीकरवर टाका की म्हणजे
बोलालाय आता बोला वा लागेल.
हो हो आता येतोय.
आता येतोय तुला?
हो.
तुझा मला खूप कमी येतोय गं.
आता येतोय का? आता ओरडावं लागल मग मगासारखं-
ते आता तसच होतय. कारण मी का म मला अस हाय गं बोलावं लागतंय असं. आणि मग कानात पकडावं लागतो असं.
हा हा
बोल बरं
हा येतोय आता?
हा हा येतोय.
हा ते काहीतरी बहुते मला वाटतंय, ह्याच्यातनच काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण की प्रत्येकाचच असं व्हायला लागलंय.
मला असं बोले ना म्हणजे, माईक समोर ठेवून बोले न तर आवाज जा तोय माझा
हा हा
स्पीकर मध्ये अगदी तोंड घालून बोललं पाहिजे असं.
तेच की हो हो माईक मध्ये.
काय काय केलं सा आज
आज काय ते जेवण वगैरे झालं सगळं. निवांत बसलेले मग बाहेर जायचा प्लॅन होता ना आमचा.
हा हा
मग ते काय मैत्रीण तिच्याकडे गाडी नव्हती म्हणली. मग आपण भेटू म्हणली एक दोन दिवसात बर ठीक आहे म्हणटलं मग म्हणून लगेचच तुम्हाला मेसेज केला मग मी.
अच्छा मग तू काय कुठे फिरायला जाणार होते आज?
काही नाही ते एक जरा आनंद मेळावा म्हणून भरलाय, आनंद मेळा.
हा
हा त्याच्यामध्ये काय छोटाच म्हणजे अ आपण जी मोठी जत्रा म्हणतो ना तशी ही छोटी जत्रा आहे.
हा हा
हा मग त्यामध्ये काय वस्तू वगैरे आलेल्या आहेत. प्रत्येक तेच बघायला जाणार होतो परत काहीतरी खायला वगैरे असं.
अच्छा म्हणजे ते गावाकडे लागत तसं म्हणजे काय म्हणतात ते एक छोटस अस यात्रेसारखं असतं, तस?
हा यात्रासारखं पण ते कसं आपण म्हणतो न सेल वगैरे
हा हा
हा तसं सेल टाईपच.
अच्छा मग काय काय मिळतं तिथे आणखी? जेवायचंत भारी मिळत असेल म त.
ज्वेलरी वगैरे आली आहे. परत कपडे वगैरे आहेत, चुडीदार ते
मग खाण्याची स्टॉल पण असतील न
अ खाण्याचे स्टॉल तिथं नाहीयेत, तिथं फक्त विक्री म्हणजे खरे काय म्हणतात त्याला विकायलाच आलेल चप्पल म्हणा किंव्हा ज्वेलरी अशा टाईप, मार्केट हा खायचं आहे ते बाहेर आहेच की मग गाड्या वगैरे आहेत बाहेर.
तर बाहेर जायला नाही मिळालं तुला घरात घरचंच जेवण.
आता घरचच काय त्याला.
अरे बापरे बाप! हम्म बरं आहे पाऊस नाहीे आहे तुमच्या तिथे.
हो आता तर सध्याला नाहीय. तुमच्या तिकडें थांबला का नाही अजून?
पाऊस चालूच आहे आमच्या इथे थांबतोय कसला?
अरे बापरे ह.
सगळं गार वातावरण झालायचं.
हो. लाइट वगैरे गेली नाही ना मग? लाईट वगैरे गेली नाही ना मगाशी म्हटलं होतात तुम्ही,
नाही नाही लाईट आहे अजून व्यवस्थित आहे.
हम्म.
लाईटिचा काय इशू नाही. मग बाकी अजून काय म्हणतेस? तुझा आवाज तुझा आवाज मला खूप बारीक येतोय ग.
हा म्हणलं घरीच आहेत का म्हणलं सका सकाळपासून?
हो मी सहसा बाहेर जास्त माझं जाणं होत नाही, कारण पाऊस पण चालू आहे ना त्यामुळे कुठेच गेले नाही. मॉलमध्ये वगैरे जात असतो, काही खरेदी करायचं असेल तर.
हा.. हा, फ्रेंड्स सोबत.
अं. हो, माझे फ्रेंड्स असतात आणि
अं.. काही याच्यामध्ये काम पण करतात ना ते मॉलमध्ये काही, जे डेफ लोक असतात ना अं.. मुकबधीर तर त्यांच्यासाठी काम करते मी, तर त्यातले काही तिथे काम करतात. त्यांना पण भेटायला जात असते.
आणि मॉल म्हणजे कुठला? म्हणजे तुमचं कुठल्या साईडला येतं, पुण्यात तुम्ही कुठंय? कुठल्या साईडला आहेत?
पिंपरी चिंचवड साईडला येतंय.
अच्छा अच्छा, पी सी एम सी.
हो.. हो.
हं.. हम.. हम.
पी सी एम सीचं शॉर्ट फॉर्म माहिती आहे तुला?
नाही माहिती, पण पी सी एम सी म्हणतात तेवढं माहितीय.
पी सी एम सीला आम्ही पिंची म्हणतो.
होय?
पिंचि ना? पी आणि चिंचवड ना, पिंपरी चिंचवड शॉर्ट.
हो हो, पिंची.
मग आम्ही म्हणतो, मी पिंचित राहते असं.
हा.
तर शॉर्ट फॉर्म येतो.
म असं समोरच्याच कधी, असं हे होत नाही का? कन्फ्युजन, पिंची म्हणजे काय वगैरे?
हो मग त्याच्यासाठीच तर आहे ना गं, मजेने म्हणतो आम्ही.
अच्छा, आणि हां आणि पी एम सीचं पण, पी एम सी म्हणजे काय? म्हणजे मला माहित नाही.
पी एम सीच तर, पुण्याचं येतं ना ते.
अच्छा फुलफ्रॉर्म वगैरे
हा, पी एम सीचा पुणे ते, अं.. काही तरी असंच आहे. पी मध्यं असं काहीतरी असंच आहे, पण मला एक्झॅक्टली नाही माहिती. मला, मी पिंचित राहते बाबा मला नाही माहिती.
ऍ... हं.. हं.. ह.
माझं कारण हे झालं. मला नाही माहिती, हे पुण्यात पुणं लांब आहे, पिंपरी चिंचवड पासून म्हणजे तरी एक वीस-तीस किलोमीटर असं, त्याच्या पुढेच. वीस अ.. पंचवीस किलोमीटर पुढे.
मी मध्ये आले होते ना, पुण्यामध्ये मे महिन्यात. मग त्यावेळेला तिथं सगळे म्हणजे माझी मैत्रिण तिथं राहती वाटतं, तिनी मग ते सगळं म्हणत होते की, पीसीएमसी, पीएमसी मला तर हे आधी कळतचं नव्हतं काय आहे? नवीनच शब्द ऐकले
थोडं अंतर आहे.
आले होते सगळे,..... हा. मी कसं इकडं हडपसरकडं, मांजरी फ-हडपसर
हडपसर खूप लांब आहे गं.
हो. तिकडं, आत्या राहते नां माझी.
अच्छा.
मग आत्त्याकडं आले होते आणि मांजरी फाटा आहे ना मांजरी डिस् काहीतरी
हां.
हा तिकडं अवशीकडे पण आले होते.
अच्छा मांजरीच्या यथे का.
हा मांजरी परत स्वारगेट आणि तुला वनाच माहित असेल ना.
हा माहिती आहे म्हणा.
हा मण आजकडं मैत्रिणीकडं दोन तीन दिवस राहिला होते. ती तिथं राह राहत होती.
ह ओके ओके ते पण तुझे नाटकातले ओळख का.
अ नाही नाही ही वेगळी मैत्रीण आहे.
अच्छा.
हां नाटकातले नाही आहे.
मग इकडे आली नाही पिंपरी चिंचवड मध्ये.
नाही तिकडं म्हणजे काय कोण ओळखीचं नाही कधी येणच झालं नाही.
े आणि गौऱ्याला पण कधी आले नाही ना तुम्ही नाटकाच्या.
अ नाही नाही नाही.
पुण्यात असतं तुझं नाटक तर आलं असतं बघयला म. पुण्यात नाटक असतं तर बघायला आले असते म्हटलं मी.
नाही आता हा बुडून असेल ना मग तुला कळवेन ना मी नक्की.
मी बघायला येईल मला आवडतं नाटक बघायला.
हो हो.
मग काय आणि मग काय वाचन वगैरे काही नाही चालू तुझ सध्या.
आं.
वाचन वगैरे लू आहे.
हा चालू असत काय ना काहीतरी अधून मधून.
काय वाचलंय.
सध्या ते आता अजून मधून चालू असतात काय ना काही त्रि गोशी वगैरे.
कादंबरी वगैरे काही वाचली मराठीमध्ये नवीन.
नाही सध्या तरी नाही.
कविता वगैरे.
अ कविताचं पण तसं, काय सध्याला नाही. जास्त करून, ते आपल्या इन्स्टावर वगैरेच पाहते. कविता काय ते, व असतात ना कार्यक्रम वगैरे.
तर तू हा कलाकार ना, असं काय.
नाही. मी कविता केलेत बरं का भरपूर. कोरोना काळापासून मी कविता लिहिते.
कविता लिहिते अरे वा!
हो, कविता, कोरोना ज्या वेळेला होता ना. त्यावेळेला दोन - तीन कविता आहेत माझे लिहिलेले. आणि बाकीचे काय असे, साधे सुध्या नाही - नाही.
का बरं.
मला ते करायचंय पणं खूप जण मैत्रिणी वगैरे, म्हणायला लागल्यात इन्स्टावर पोस्ट कर, पण ते एडिट कसं करायचं. चं म्हणजे, काय मला कळतच नाही.
मला विचार ना, मी एडिटर बसले ना इथे.
चालतंय की, चालतंय आता बघू, मी तुम्हाला पाठवते.
तुला कसे करून पाहिजे?
अ, आता ते, मी कसं सांगू ताई. तुम्हाला जे कसं चांगलं वाटेल. पोस्ट ट आपण करायचंय. मग
म्हणजे, पो पोस्ट करायचेत ना तुला.
हा!
पोस्ट करायची तर काही नाही. कॉपी पेस्ट करायचं असतं! फक्त बॅकग्राउंड थोडं म्युझिक पाहिजे. आणि त्याला थोडे इफेक्ट द्यावे लागतात.
हो हो.
कसं, करायच ना त्याच्याबदल सांगते तुला मी नंतर सांगते त्याच्याबद्दल- ओके.
हो हो हो चालतंय.
हो हो हो.